हॅलो, हॅलो. याय लागलाय कि बोल,
मग हॅलो हॅलो का कराल्सास यालाय तर,
अरे मला आता आला, मी दोन्ही वेळा हॅलो हॅलो म्हणल्यानंतर मग मला तिसऱ्यांदा हॅलो ऐकू आलं.
मी इकडन हॅलो हॅलो करालोय. तर ही नुसती हॅलो हॅलोच कराल्या.
असं झालं होय, काय चाललंय मग आं,
हॅलो बोल कि
हा बोल आयकालय बोल
हाबाजी वाळ वाघ आले
पाऊस काय थांबायचं नाव घेना
मला होय खर पाऊस थांबाचीच वाढ बघाले ना मगमीचा उशरा नाहीचाय औषधनाचय औषध मम्मीच ते काय तिचं काय तर व्हायल तिला
आं
हां तोडाली तोड तोंड आली
तोन आल्याचय मी औषध मा कर की मला आपण कस तलं हे विचारायला लागल मी तुला
कसलं ते मला आठवण ना
आठवण झालंय आता मी इ तर रेंज ला येऊन बसलोय आणि आमच्या मम्मीन गिरण झालू
वाह नाच चालवलाय
ना आज सगळाच चालवला आमच्या घरात काय ठेवला नाही शिल्लक
हे जे पैसे तूला येणार आहेत का काकीना
मिळलं तर मला नाही नाहीतर सर जमा बघू का आता मी घेणार की काढून ठेवत ते
परिस्थिती वाईट झाल्या काय खर नाही
कि मी मम्मीचा फोन व गेमन
अं ना वा वा तेच्यावरचंने कोण करणार टाक
अ मम्मीचं नाव घ्यायचं आता हे मी तुला पर्सनल सांगतो नंतर हॅलो हे मी तुला नंतर सांगतो
हा चालते चालते चालते
हा मी तुला काही सजेशन देतो त्याप्रमाणे कर
उके
हा
आमचे बाप्पा सकाळी गाडी घेऊन गेल्यात
कसली
माझ्याकडे आहेा टू व्हीलर
माय गॉड तुझ्याकडे रेनकोट असेल ना तो रेनकोट घालायचा आणि जायचं होता ना तो कॉलेजचा कुठे गेला
पाटलाय देऊ मागच्या वर्षीच
ट खूप खूप वा
लगेच नाही शने मी डिप्लोमाला असताना घेतलेला कडुता देव
ते नव मग मी काय म्हणालोय खूप वापर झाला ना त्याचा फोर व्हीलर मध्ये
हा आम
पुढ पुढच नीट फोर व्लर मध्ये म्हणलं मी
फोर व्हीलर मी कॉलेजला आणत नव्हतो
हो असंय का पाऊस तर कावा पडत होता सोड पाऊस कधी पडून जमलेला त्यावेेळेला
हा पाऊस कधी पडून जमल्याला मी आणि शिर्या क नाही पूर्ण भिजून यायचो कॉलेजला
तुम्ही तिथं भिजून तुम् तेवढ्या नां भिजून येत आता मी किती हलकट बसमधन येऊन भेजत होतो
ते ते तुझा मस्ती होती सोड खरा आम्ही तिकड न यायचो भिजत टू व्हीलर व
होय ब आहे की काम
आणि असं कसं आहे चिप्प भिजलेला असाय अंग सगळं आमचं
काय झालं
असं चिप्प भिजलेला असा म्हणलं अंग
होय काय आता करायचं जाताना भिजायचं येताना भिजायचं पाऊसच पाऊस
होय आम्ही किती जर वेळा अडकून बी बसतो आपले रेनकोट असून बी एका ठिकाणी थांबा लागले असल पाऊस होता त्यावेळे
पाऊस काय पड थांबायचं नाव घेणं झालंय चार दिवस झालं किती एक आठवडा होत आला पडायलाच लागलाय
वर
आताता पूरी ये नाराय म्हणे की
नाही
यथ पंचगंगे पाणी पातळी त वाळ वाला लागला
्यंग पाणी पातळीत वाढ व्हायला लागल्या खर इकडे अजून राधानगरी धरणाचे दरवाजे उघडले क नाही पाणी फास्ट वाढते
कारण राधानगरीच्या धरणाचे दरवाजे उघडायला अजून राधानगरी धरणच भरलं नाही यांनी
बावन टक्के भरले आता
कस काय काल तर तो माणूस व्हिडिओमध्येध्ये रिकामच दाखवाय लागलेला
आत्ता बघितल्या मी न्यूज बावन्न टक्के भरले राधानगरी धरण
हम्म मग ते किती टक्के भरल्यावर शंभर टक्के भरल्यावर दरवाजे
शंभर टक्के भरल्यावर दरवाजे उघडणार
बर अ ते आपल्याला व्ह्यू बघायचं आहे की दरवाजे उघडलेला
उघडू देत तर ती अजूनला वेळ त्याला अजून मला तर वाटत एक दोन आठवड्या पाहिजेर असाच पाऊस पडाय पाहिजे दोन आठवडे मग
कशाला पाहिजे झालाय तुला ग बस इथं दहा तारखेला आमची ट्रायल आहे.
धरण भरायला धरण भरायला अस
ते भरू दे्या नंतर भरू दे काय प्रॉब्लेम नाही दहा तारखेला पाऊस थांबा पाहिजे बास.
अपेक्षा चांगल्या आहेत तुझ्या आ तुला टू व्हीलरची ट्रायल द्यायची नाही फोर वहीलर दयची
अऐ क पण जायला टू व्हीलर नच इथपर्यंत लागणार काही नाही काय विमान घेऊन जायचंय भिजलो तर
आ् तर फोर व्ीललर जोनणार
हम् या तुम्ही द कवा दाखवायच्याच का आमझच्या हिसाबघ
दे दे काय संबंध आहे त्याचा
क काढला भाई
आमचा आपल्याकडे आहेय आम्ही तेनच फिरतो
जी ऍट अ टाइम दहा दहा जण दहा जण आहे मी ट्रायलला
मा असधिक
मग काय मज्जात आणि तिथं आणि येणार असू दे हे पावसात कोण येणार नाहीत असं मला तर वाटतंय ते बघू आता.
असं काय नसतेय.
येऊ देत येऊ देत काय किती जणांना यायचंय तेवढी येऊ दे. हाय आता.
माय रायल
काय झालतं.
गाडी
तुला रेज नाही का आवाज कटवायला लागलाय.
मला तुलाना नसतात.
हॅलो हा माझी ट्रायल हू हे फोर व्हीलर ची.
ह.
तेव्हा मी आणि शिऱ्या घरातन गाडी घेऊन गेलतो.
नाही इथं ह्याची आहे, त्यांची देतो म्हणल्यात त्यांनी सगळ्यांना. असा हाय.
आर्हृती.
बाबा बोलवालय काय झालं.
आझ्या गाडीवर बसलेला असत की नाही ती गाडी घेऊन गेल की, जरा सोप जातेय.
नाही माझा काय स आहे, त्यांनी त्यांनी कुठली देणार आहे, सांगू काय तुला ती छोटी असते ती. सगळ्यांच्याकडे असते की मारुती ती देणार आहे, त्यामुळे काय सोपच आहे, छोटीशी गाडी काय. की उडतत बसवाला किती वेळ लागतोय.
मी इंडिको घेऊन गेलतो.
आज आज आम्हाला ती दुसरी होती, ती दिलेली आतापर्यंत ती ट्रायल सर कधीच घेऊन गेलं नव्हत म्हणून आणि आज बरोबर ती गाडी घेऊन आलेलं. कोणालाच जमली नाही ट्रायल. कारण सरलाच ती नवीन होती. पहिल्यांदा सर दोन तीन वेळा हे झालं मग खर मला स्वि ती गाडी सेम टू सेम स्विफ्ट सारखी आहे, स्विफ्ट माझ्या हातात बसलेली. तर ती म मला जमली.
कुठली दिलती खरं.
ती कुठली ग आपण नाव काय सांगितलेलो की मी तुला, ती छोटी आहे. काय नाव होतं तिचं,
कंपनीचाां,
माहित नाही आता, ती मला पण आठवना,
व,
की ते नसत्या काय ती काय मध मी तुला सांगितलं नव्हत ती होती म्हणून
एक्सप्रेसो.
आ.
यसप्रेसो.
नाही नाही ती नंतरचला दिल ती ऍटो हची सॉरी आपलं पावस स्टेरिंग पेट्रोल. आणि पहिला दिल ती स्टार्टिंगला ती साधी अ साधी पेट्रोलची बिना पॉवर स्टेरिंगची. नंतर दिली ती डिझेलची. ती दिलेली डिझेलची जी होती कि ती. ती नसता का पोलो वगैरे सारखी नसता काय ती म्हणाल तो रे.
तुला तुमची घरातली गाडी डिझेल च आहे की, घरातली गाडी घरातली स्विफ्ट, आहे ती डडीझेलच हाय की,
हा डिझेलच्या गाडीचा पिकअप जरा, जादा असतोय न, हा तेच की तसं ते पेट्रोलचीचा जरा ते, ते कचवस्त जराची गाडी,
कछ वचते, त्यामुळे नकोच वाटते ती पेट्रोल ची, पेट्रोलला म्हणाल्यास पेट्रोलला अशी, म्हणाल्यास सीएन जी गाडी चालूून बघ कधी तर,
कुठली,
सीएन जी,
का काय होते,
सीएन जीला,
आ,
सीएन जी ला, पेट्रोलपेक्षा पिकअप कमी असत.
ए असू दे तुझ राह, तु मी तिकडं काय झालत?
सीएन जी ला म्हधलं, पेट्रोल पेक्षा पिकअप कमी असते ग,
होय म काय उपयोगाचे,
गाडी एक्सिलेटर वाडी गाडीच्या, एक्सिलेटर व उभारली तरी गाडी पळणा,
का एवढं कस काय मग कस काय, सगळी जण घ्यायला लागल्यात.
त्याला एव्हरेज जास्त असतय ग,
म्हणून घ्याच्या व्य, आणि मग इलेक्ट्रिक त्याची काय कंडिशन आहे.
इलेक्ट्रिकला तू पाय द्यायची पुरुसद, गाडी्या अशी पळते का नाही.
हम्म
बस चाक जागेवर फिरवत, गाडी पुढं पडत्या,
अग खरंच की कसं असत,
माझ्या माझ्या सारख्यांच्या हातात द्यावी, नवीन ड्रायवर कडं,
इलेक्ट्रिकला गाडीला इंजिन नसतय.
हा
डायरेक्ट चाकात मोटर बसलेल्या असत्या
हा
तू इकड पाय दिलास की डायरेक्ट चाकातली मोटर पिरत चाहक पिरत्या ती पुढच
होय,
्रॅक मध कस मध कसला लॉस व्हायचा विषय, नाही
हा
अल काय लक्ष्यात, तुझ्या आता इंजिन मध्ये कस होतें इंजिन म, ते पहिला इंजिन फिरणार म्हणजे, मग तेचा मागचा गेर बॉक्स फिरणार, फिरणार मग गिअरबॉक्स तुझ्या, चाकाला पावर देणार म फिरणार, त्यात मध मधी, तू एनर्जी लॉस हो की नाही, ते होईत नाही इलेक्ट्रिकलला, तो एक्सिलेटर दिलास की गाडी डायरेक्ट सुसाट च,
बरं
असशा स्थिती
असा आहे वय चांगला आहे कि मक्काम प्रोजेक्ट करायला पाहिजे होता आपण ते माझ्या भावाचा एक मित्र आहे काय त्यानं काय केलंय सांग डिग्री डप्लोमाला तो इलेक्ट्रिकल ह होता ना डिप्लोमा इलेक्ट्रिकल होता तेन हायब्र्रीड म्हणजे पेट्रोल प्लस इलेक्ट्रिक बाईक तयार केल्या
मी बघितलं मध्ये एक तसा प्रोजेक्ट केल्याला एकानं काय केलंय पुढं चाकात एक्स्ट्रीमच्या बी एल डी सी मोटर लावल्या पुढच्या जकात
हम्
आणि त्याला चाक अटॅच केले पुढचं आणि तिथे हे लावल्या बॅटरी
हा
आपल्या पुढं गार्ड असते की नाही त्या गार्डजवळ
हा मग
जे हा म्हणजे ते त्या बॅटरीवररती ते पुढच चाग बी फिरता येत आणि मागचचाक गाडीच्या इंजिनच्या हच्यावर फिरते
हम्म
त्यामुळे त हायब्र्रीड होत्या आणि जेव्हा तू ब्रेक मारतेस तेव्हा ती पुढ चाकातली हे मोट त जनरट काम करत आणि ती बॅटरी पण चार्ज करत
अरे अ तेन केलेला म्हणा कुठे
पाणी पातळी
क्सेस एक्सेसच मी घेतलेला आणि त्याचापयोग केता